हा बोल कि
काय कारायल्यास?
काय स्वयपाक करालोय बघ.
होय तू करतेस व्हय स्वयपाक?
होय आता रूमवर आलेय ग मग रूमवर आम्हीच आम्ही सगळीजनीच करतोय.
हो गेलीस तू रूमवर?
होय आलोय की कालच आलोय.
कधी काल कधी गेलीस?
काल दहा आकराला सकाळी.
तुझं सामान तेन सगळं तिथं ठेवूनच येतीस काय?
होय गेल्या वेळेला गेल्या वर्षी आलते ना राहायला मग आता सगळं सामान होत च मग थोडस तेवढं घराकड न्हेलते ते तेवढं घेऊन आले पप्पा
हा हा कसं बसन गेलीस काय कोण सोडायला आलेते
नाही सोडायला आलतीत की
मग भाई तू आणि भाऊ दोघं गेलाय
काय ते
काय म्हटलं
होय होय त्याच्यासाठी चाललंय बघ त्याच कॉलेज चालू झालंय.
हा हो मग जेवण वगैरे पाहिजे त
मग माझ अजून काही चालू झालं नाही.
हम्म हम्म हम्
मग त्याच्यासाठीच कारण का येऊन जाऊन होत नाही ना त्रास होत.
हो अन्यथ या पावसाच्या दिवसात पण नाहीच. ठीक ठीक
तुझं काय चालूय?
माझं पण काय नाही बाय आता माझं पण झालंय कॉलेज चालू कालपासन. हा काल सोमवार कालच त झाले चालू पण मच गेलो मी तब्येत बिघडल्या म्ह
हा हा काय झालंय?
काय सर्दी खोकला हेच.
हा हा
क्लायमेट चेंज मुळे जरा होते
होय आता सगळं चेंज झाले नाही आधी सगळं गरम होत आणि आता एकदमच सगळं थंड झाले.
उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला की एकदा होते.
हम
त अस परत मग काय सीजन पर्यंत काय.
हा हा मग आता कॉलेजला कधी जाणार आहेस.
तेच आता फ्रेंड्स वगैरे फोन आल्यात कधी येणार काय. तब्येत पूर्ण बरी हो मग आणि जरा जरा कमी झाले की आणि पण बाहेर पगार वाढत गेलेस की आणि
हा हा आणि ते आता ग बसमधन लय होते.
हो आणि ते आपले? लहान होण्यापेक्षा आपणच व्यवस्थित कव्ह झाल्यावरच गेलेल बर
होय तू परवा ते मला शेवग्याच काढा सांगितलेलीस ते केलीस.
काढा नाही ग सूप सांगितलेलं. हो गेलो की त्या आधी तुला फोन केलेला त्या दिवशी शेजण घातले कुठ म्हण.
हा मग ते चांगलं झालत?
जरा असं तिखट झालंत सोडती मला माहिती होतं आमची मिरची तिखट ते म एक घातलं लाईट तिथ काही तरी तिखट झालेलं. पण ते ह्या वातावरणात जर अंगातलं तर घाम आला कि ते
हम्म
तू करून बघ
होय आता तू आधी करून बघ म्हंटलंणे.
हम् केलेलंच तरो मी केेलो आमच्या सगळ्यांनी खाल
काय ते
अ हा हा
दादा म्हणते आमचा चिकन सूप केल्यास काय काय आहे ते म्हणजे हिरवं हिरवं दिसत होते ना ते कोथिंबीर वगैरे घ
हा हा
पण तसच दिसते जरा.
चिकनचं पण करतात सूप?
हो म चिकनच तर लय छान लागत
काय बे काय पण करतय सगळे.
तुम्ही खात नाही म्हणून तुम्हाला त वा खाणाऱ्यांना विचार नुसतं नाव जरी काढलीस तरी लाला
मग ते तुम्ही तू करतेस घरात त्याच.
नाहीय नाही चिकनच कधी करत सूप वगैरेच असते आमच्या वगैरे काही नसते ते पण कधी तर असते ते पण का सारखं.
हा ह मग आज काय केलीस?
हॅलो
ह आवाजी येत ना काय?
होय आवाज येणं झालाय ग.
ह हा आता हे जरा पावसाच्या दिवसात रेंजला
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे सोड.
मी काय केला नाही स्वयंपाक माझ्या मम्मीनेच केलंय.
हा आज तुला बरं आहे ना. स्वयंपाकात न सुट्टी आहे तुला आज.
मम्मी पण लवकर आलेली क दादाची नाईट ड्युटी चालू झाल्या ना.
हा हा
तो साडेसात ला जातोय. मग त्याच्या आधी स्वयंपाक तयार करायला लागते तो सात पावणेसातला जेवायला बसतोय.
हा हा
मग त्याच्या आधी स्वयंपाक कामावर येते सहाला वगैरे जा अस. मी घालायला लागलेलो स्वयंपाकाला तेवढ्यात आली मम्मी.
हा हा तुला येतोय सगळ स्वयंपाक?
हे की मग?
हम्
तसल की.
हो येत म्हणजे आपले जेवढे जेवढे रेग्युलरचे पदार्थ आहेत तेवढे तर येतात सगळे.
मग तेवढं आलं तरी बास आहे उपाशी तर राहाला ना.
होय आपलं पोट भरायचं बा भरलं तर बास आहे.
होय की काय बाकीचं कायम आपण ते वेगळं वेगळं कायम मोबाईल वर वगैरे बघून.
हा
रेग्युलर चालत र बस चपीती जरा चपाती भाकरीच जरा.
हा हजार आ तेचकी ह भाकरी पण येतात सोड खरं एकेदच त्याला काय होते काय माहिती एकदा जाडच होत एक एकदा आणि तर एक एकदा लईच पातळ होते कि ते टाकायला पण येत नाही.
होय ना हात घा हातावर घेतले की हा बोट जात असतील त्यांच्या पिंडात
हा
माझ
एक एकदा झालं की चांगलं होतय मस्त तर काय एक एकदा काय होते काय माहिती त्याला
हम्म ते आपण म्हणजे रेग्युलर रोजच्या रोज जरी क करायला लागलीस त नि हळूहळू हळू व्यवस्थित
हा ते रेग्युलर करायला पाहिजे हे कधी तरी आम्ही बसणार.
हो आमच्या तर मम्मी तर गावाला गेले एक चार आठ दिवस त्यावेळी माझ्याकडेच होतं स्वयंपाकाच सगळं शक्यतो चपाती केलेल्या सोडग ज्वारी संपलेली त्यामुळे भाकरीच पीठ नव्हतं. पण जेव्हा भाकरी करायच म्हणजे अस हे टर्न असते त्यावेळी एखाद पहिला दिवस जरा अस हे होते दुसऱ्या दिवशी जरा बर्या य दसऱ्या दिवशी घरात तो यायलाता मम्मी म्हणते सोड मला रोज एक दोन एक दोन करत जा कधी लग्न होईल अचानक लग्न बिग्न झालं.
होय बाई ते एक काय डोक्याला तापच आहे.
ह पण नाही येतय तसं आणि मेन म्हणजे माझी मम्मी मला सगळं वेगळं जरी काय तर बनवायच तर ते मग माझ्याकडेच अस
हा आमच्यात पण तसच आहे म्हणजे आम मम्मीच करत सोड खरं सल्ला द्यायचं हे करायचं जरा तरी म तरी सांगतो नाहीतर एक एकदा मग मी करते एक एकदा ह्याच्यात
ड आणि मम्मीचं काम वगैरे का, कामाच टायमिंग त्यांनी फिक्स नसते ना सीझनच्या हच्यामध्ये वगैरे
हम्म
ह स्वयंपाकाच काय नाही स सगळेच कौतुक करतात मस्त चांगला करते त मस्त चांगला रोजच-
आमच्या तरी आमच्यात तरी बाहेच्या बाजारला जातात ना मग भाजी तर काय मीच करते कायम आजीला जमत नाही नाही भाजी करायला मग चपाती भाकरी तेवढंच हा तर चपाती भाकरी तेवढी आई करून देते आमची
हम्म हम्म
ते गावाकडे गेल्यावर कस आपल्याला चपाती फास्ट जमत नाहीेत नाही म्हणजे मला तर काय फास्ट फास्ट लाटायला येत नाही मग ते कि आई म्हणत्या कुठं उगच घोळ घालत बसती आन लाटून देतो भाजून घे म्हणून त्यामुळेच इथं रूम वर आल्यामुळे मी शिकलो नाही तर गावाकडे असल्यावर कस कोण ना कोणतं घरात असतय.
माझं पण तसच आहे रो तिथं माझा काय हात लागत नाही चपाती, भाकरीला, भाजी आमटी भात. पण बाकीच असं काय तर करायचं ते सगळं करतो पण भाकरी वगैरे माझे पप्पा तेन ज पप्पा खातेेत पण भावाची लय नाटकी असत्यात.
नाही आमच्या उलट माझा भाऊ खाहतोय खर आमच्या पप्पा पप्पांचा लय असतय.
आमचे ते पप्पा कसं लेकीन केल्या. असं म्हणून आवडीन खायला लागत, कसलं का असं ना लेकीच्या आातचं बोड लागते ना बापाला.
आमच्यात, आणि कस असतय पप्पांना माझ्यातपण तसच असतय पप पप्पांना अस जरा मीठ ते कमी लागतय मग ते करतो ना व्यवस्थित आणि म्मी करत्या त्यावेेळेला अस तेलाच तवंग जास्त येतय. मग मला पण आवडत नाही नई म मी तेल कमीच घातल्याल असते ते पप्पाना आवडतय.
तेल जास्त तरी काय
तेच की म्हणजे मम्मी कशी करत्या तिला कोथमीर, कडीपत्ता घातलेल लई आवडय आणि आमच्या पप्पांना ते आवडत नाही.
हॅलो.
हा
आवाज ईनाग.
काग हाय. हॅलो.
हा.
काय तुला आवाज येत
हा कट व्हालत.
रेंज जरा कमी असल्यामुळ
हम्म मला पण रेंज कमीय नई थोडी.
तेच म्हणलंय बघूया हिला फोन करून विचारुया काय काय कराले तुम्हाला माहित नव्हतं मी तिकडे गेल्या.
आ मी तुला सांगणार होते खर ते कशात तर ह्याच्यात विसरलच.
काय ते?
तुझं पण कॉलेज चालू होईल.
होय आता दोन, तीन दिवसात करतील चालू ते पण.
हा, हा ठेव, ठेव.